हॅलो!
नमस्कार!
नमस्कार कशी आहेस?
मी बरी तू कशी आहे?
हा मी खूप छान आहे. अगं मी ना आज आपल्या महाविद्यालयात ना मोसमी फळे या विषयावर संवाद सादर करायचा आहे आपल्याला. तर तर चल तयारी करूया?
ठीक आहे ना.
हा जो विषय आहे ना आपला तो खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी कारण निरोगी जीवनासाठी तर मोसमी फळाचे जे सेवन आहे अत्यंत आवश्यक आहे. तुला काय वाटतं?
हे तर अगदी बरोबर सांगितलं तू.
अह सर्वप्रथम मला सांग की मोसमी फळे म्हणजे काय असतात?
अह जसे प्रत्येक ऋतूनुसार फळ मिळतात. त्यांना मोसमी फळ म्हणतात. पावसाळ्यात अह मिळतात, हिवाड्यात मिळतात, उन्हाळ्यात मिळतात हे मोसमी फळ झाले आहे.
हो म्हणजे आपल्या ऋतू म ऋतूमध्ये नैसर्गिक रित्याने जे पिकतात आणि सहज उपलब्ध होतात त्यांना मोसमी फळे असे म्हणतात. माझ्या माझ्या मते हे सगळे आहेत. आणि उदाहरणार्थ तर उन्हा उन्हाळ्यात आंबा आणि कलिंगड पावसाळ्यात जांभूळ वगैरे आणि हिवाळ्यात संत्री आणि सीताफळ असे मिळतात.
जे म्हणजे प्रत्येक ऋ ऋतूमध्ये नैसर्गिक निस निसर्ग आपल्याला वेगवेगळे फळे देतो ना
हो अगदी तसेच अह निसर्ग आपल्याला त्या त्या ऋतूनुसार ना श शरीराला आवश्यक पोषक घटक पुरवतो मला असं वाटतं.
मग लोकांनी मोसमी फळेच का खावी पण
आता बघ कारण ती, ताजी चविष्ट पौष्टिक आणि स्वस्त असतात ना त्यामध्ये जीवनसत्वे, खनिजे अं असे पदार्थ आणि अँटी ऑक्सिडेंट ही असतात. खूप जास्त प्रमाणात असतात. ना म्हणूनच खा. आपल्याला खूप जास्त आवश्यक आहेत ते
अ म्हणजे आरोग आरोग्य आणि खर्च या दृष्टीने फायदेशीर असतात ना
हो हे अगदी बरोबर म्हंटलं तू शिवाय त्याच्या त्याच्यावर ना रसायनाचा वापर तुलनेने कमी अ असण्याची शक्यता असते कारण ती त्याच्या नैसर्गिक हंगामात पिकलेले असतात ना
हो हो हे तर अगदी बरोबर बोली आहे. तू आणि कसं उन्हाळ्यात कोणती फळे जास्त खावी?
आता बघ उन्हाळ्यात तर आंबा, कलिंगड वगैरे जे असतात आणि खरबुजे. लीची आणि जांभूळ. हे भरपूर पाणी असतात ना याच्यामध्ये त्यामुळे शरीर थंड राहण्यासाठी मदत. होते हे तर सगळे खाऊ शकतो आपण.
हे तर अगदी बरोबर सांगितलंय तू. आणि कसं आंबा हा फडांचा राजाच आहे ना त्याला राजाच म्हंटलं जाते.
हो कारण आंब्यामध्ये तर विटॅमिन ए विटॅमिन सी वगैरे असतात आणि. फायबर असतो मात्र तो प्रमाणात. खावा मला असं वाटतं.
हम्म हम्म अगदी बरोबर आहे हे तर मला असं वाटत आहे. आणि पावसाळ्यात कोणती फळं खाणं योग्य आहे ग?
आता बघ पावसाळ्यामध्ये तर फळ खाऊ शकतो आपण पण बघून. खावे जसे की पेरू, जांभूळ, सफरचंद वगैरे असतात. डाळिंब आणि केळी पावसाळ्यात फळे स्वच्छ करूनही. खाल्ले पाहिजेत ना कारण किडे वगैरे, वगैरे असतात.
हो. हो. हे तर अगदी बरोबर आहे. आणि कसं मोसमी फळे फळांचे महत्त्व. खूप जास्त असतात ना कारण ते त्या त्याच ऋतूमध्ये मिळतात आपल्याला.
हो. हो आणि बगमागच्या वेळी आपण मोसमाची. अ मोसमची जे फळे असतात त्याचे महत्व समजून घेतले होते ना. पण मला अजून एक प्रश्न आहे प्रत्येक ऋतूत वेगवेगळी फळे का येतात?
अ खूप छान आहे हा तर. कसं निसर्गाचे प्रत्येक ऋतनुसार ना आपल्या आपल्या कसं. वेगवेगळे आपल्या आपल्या म्हणजे कसं ऋतनुसार. वेगळी वेगळी फळे तयार होतात आणि त्यामुळे ऋतूमध्ये शरीराला. ज्या पोषक तत्वांची गरज असते ना त्या त्या फळांचे. सेवन आपण त्या करू शकतो.
हो हे तर अगदी बरोबर म्हंटलं तू आता बघ. त्या ऋतूमध्ये शरीराला जे पोषक तत्वाची गरज असते. ते फळांमधून मिळून जाते आपल्याला. आणि मग म्हणजे उन्हाळ्यात मिळणारी फळे आणि. हिवाळ्यात मिळणारी जे फळे असतात त्यांचे फायदे वेगवेगळे असतात का?
हो ना उन्हाळ्यात अ कस फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीर थंड राहतो आणि कसं पाण्याची कमतरता भरून निघते हिवाळ्यातील फळांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढण्या वाढ जी अ वाढणारी जीवनसत्वे अधिक असतात.
हो मला उन्हाळा म्हटलं की सर्वात आधी आंबाच आठवतो.
मलाही आंबा हा न फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये विटॅमिन ए आणि सी असता असतात आणि कसं फायबर असतो आंबा हा खूप आवडतो म्हणून खूप जास्त खाणे योग्य नाही ना पण.
हो हे तर अगदी बरोबर म्हणटलं तू आंबा आपल्याला आवडतो म्हणूनच जास्त ख खायला नाही पाहिजे. प्रत्येक गोष्टी प्रमाणातच चांगला असतो ना आपल्यासाठी.
हो ना अगदी बरोबर आणि त्यामुळे त्याचप्रमाणे कसं कलिंगण आणि खरबूज ही उन्हाळ्यात खूप उपयुक्त असतात ना. त्यामुळे मध्ये ना भरपूर पाणी असल्यामुळे शरीराला पण थंडक मिळते.
हो हे तर अगदी बरोबर म्हंटलं तू उन्हाळ्यात खूप जास्त उपयुक्त असतात ना हे सगळे फळ. त्यामुळे भरपूर पाणी असल्यामुळे शरीर थंड राहतय आपलं. आणि पावसाळ्यात कोणती फडे खाणे योग्य असते तुला माहिती आहे का?
अ पावसाळ्यातून पेरू, सफरचंद डाळिंब, केळी, जांभूळ ही फळे ना चांगली असतात. पण फळे खाण्यापूर्वी स्वच्छ धुणे पण फार महत्त्वाचं असतं ना.
हो हे तर अगद अगदी बरोबर म्हंटलं तू. कारण पावसाळ्यात जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. ते ना मला असं वाटत तुला काय वाटतं?
हो ना आणि म्हणून सु स्वच्छता पाळणे हे खूप गरजेचंच असते ना.
हो स्वच्छता तर पाडलीच पाहिजे. हिवाळ्यात तर मला संत्री खूप जास्त आवडतात.
संत्री आणि मोसंबी या यामध्ये ना विटॅमिन सी भरपूर असते. त्यामुळे सर्दी खोकल्यापासून संरक्षण मिळण्यास खूप मदत होते.
हो का याबद्दलही खूप अ ऐकतो मी.
आणि आवड्याबद्दल ही खूप काही ऐकलं आहे ना तू अ आवडा हा अत्यंत पौष्टिक आहे तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. अ पाचन सुधरवतो. आणि त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर असतो.
हो का लहान मुलांनी रोज फडे खावीत का?
नक्कीच मुलांच्या वाढीसाठी फळे खूप आवश्यक असतात. त्यामध्ये जीवनसत्त्व आणि कसं खनिज शरीराच्या विकासाला मदत मिळते ना.
हो पण अनेक मुलांना फळे आवडत नाही तर ते काय करायचं?
मग पालकांनी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने फळे घ्या खावी घालावी तसं ड्राय फ्रूट सलाद, फ्रूट चाट किंवा मग दहीसोबत फडे
आणि वृद्ध व्यक्तींनी कोणती फडे खावीत?
सहज पचसणारी फडे, जसं पपई, केळी, मोसंबी, दाडिंब आणि चिक्कू डॉक्टरांनी काही निर्बंध लावले, सांगितले असतील तर्र त्यांचे पालन करावे.
हो हे तर अगदी बरोबर म्हंटलं तू. आणि बाजारातून जे फडे घेतात आप घेतो आपण ते घेताना काय लक्षात ठेवावे तुला माहितीय का?
हो ना, सांगते मी तुला. ताजी, स्वच्छ, आणि तसं नसर्गिक रित्याने पिकवलेली फडे निवडावी. खूप मऊ कुजलेली किंवा असं कसं खराब, वास येणारी फडे घेऊच नये तेतर टाळावे.
हो का? अ, काही विक्रेते तर फडांना चमक आणण्यासाठी तर सायने वापरतात. तसे ऐकले आहे मी.
हो ना आणि त्यामुळे फडे घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवावी.
हो, फळांचा ज रस आहेत ते पिणे चांगले आए? की पूर्ण फड खाणे चांगले आहेत?
शक्यतो पूर्ण फड खाणे खूप चांगले, अधिक चांगले आहेत. कारण त्यामध्ये फायबर असतात. रसामध्ये फायबर कमी होतो, आणि कसं काही वेडात त्या अ अतिरिक्त साखरेंचाही साखरहि घालावी लागते ना?
हो, म्हणजे बाजारातील जे पॅकबंद ज्यूसपेक्षा ताजी फळे अधिक चांगली अस त्यात मला तर असं वाटतं
अगदी बरोबर ना.
आता आजकाल लोकं जंक फूड वगेरे जास्त खातात, आणि फडे कमी खातात.
हे चिन हे चिंतेचीच बाब्त आहे. अं जंक फूड मध्ये जास्त मीठ साखर हे कसंच मं चरबी असते तर फडांमध्ये नैसर्गिक पषुण घणं घटक असतात ना?
हो हे तर अगदी बरोबर म्हंटलं तू. हिच म्हणजे आजकाल लोकं जास्त फास्ट फूड वगरे जे खातात ना ते एक चिंतेचीच बाब आहे मला तर असं वाटतं
हो हो अगदी बरोबर, मला असं वाटतं की फास्ट फूडपेक्षा लोकांनी फडांकडे जास्त आकर्षित व्हायला पाहिजे.
हो हो मला तर वाटतंय की आपण आपल्या कुटुंबातही, ही सवय सुरू केलीच पाहिजे.
हो हो, हे तर अगदीच खरं बोललीय, तुम्ही करायला पण पाहिजे.
हो हो मलाआ खूप आनंद झाला तुझ्याशी बोलून, चल आता मी जाते.
नमष्कार.
नमष्कार.